हा ताई बोला.
हा नमस्ते ताई, आवाज येतोय?
हो, येतोय ताई आवाज.
हा बोला ना, कशा आहात?
मजेत आहे मी, तुम्ही कशा आहात?
मजेत आहे मजेत, बोला ना काय चाललंय तुमचं काय?
काय नाही रोजचच कामं, तुमचं काय चाललं?
काय नाही आता दुपारचं जेवण वगैरे, दुसरं काय चालायचं.
हम्म हम्म.
कसं आहे पाऊस? हो हो हो झाले झाले, पाऊस वगैरे आहे का नाही तिकडं?
नाही ना ओ पाऊस नाहीयेना इकडं, अजून पाऊस नाहीये अजून. जून महिना संपत आला, तरी पाऊस पडायला तयार नाही.
आज थोडसं वातावरण झालंय पावसाचं. हाय ना, पावसाचं वातावरण झाल्यासारखं झालंय आज.
हा.
बाकी काय म?
बाकी काही नाही. पाऊस आला नाहींतर, मग सगळंच काम अटकतं ना, व शेतकऱ्यांची पेरणी वगैरे सगळं थांबलेलं, सगळं आता पाण्याशिवाय काहीच नाही
पाणी नाही त्याच्यामुळे सगळं सगळं हे झालंय, प्यायला पाणी नाही कुठं कुठं टँकर वगैरे चालू झाल्यात.
हम्म.
हँग झालेत सगळ्यांचे. बिचारे आपण तरी एक करतो जनावरांनी काय करावं ना. त्यांना पाणी नाही, चारा नाही.
हो ना. काही काही ठिकाणी तर खूपच आलेत, म्हणजेे असे पाणीचे पूर्ण असे जमिनीला भेगा पडल्या, एवढे
हम्म. तुम्ही नाशिक वरून बोलताय ना?
हो.
तिकडे आहे का पाणी वगैरे काय असं, पाण्याची सोय वगैरे?
अ इथं तर आता आम्हाला पण आता पाणी येतोय, शनिवारी बंद केलंय आता. मलापण पाणी शनिवारी पाणी येत नाही आता. धरणाचा पाणीसाठा कमी झालाय ना आता. त्याच्यामुळे मग आमची ही कामी पाणी कपात चालू झाली आता.
हम्म हम्म हम्म.
तुमच्याकडे आहे का भरपूर पाणी?
पाणी आता तर आहे, थोडं थोडं चाललंय. पाणीचं नाही का जपून वापर करायला सांगितलंय सगळ्यांनी.
हो. तर म याच्यातून पुढे अजून अवघड होऊन जाईल अहो. पा पाऊस जर नाही आला, तर सगळंच मग खूपच पाण्याचे हाल होतील सगळ्यांचे
हा हम हम
कारण विहिरी पण आटत आटत चाललय सगळ्या फोनामुळे तला आटले धरण आटून चाले पाण्याचा साठा कमी होऊन जातो ना साठवलेला पण पाऊस नाही आला तर कारण प्रत्येक वेळेस दरवर्षी तर जून मध्ये पाऊस येऊनच जातो मागच्या वर्षी तर पाऊस मे मे महिन्यापासूनच चालू होऊन गेला होता
गेल्या वेळेस पाहिले का सातारा सातारा या साईडला किती पाऊस आहात आप आपार सगळ नाही का गावामध्ये पाणी शिरत एकदा पार एकदम पूर स्थिती झाली होती त्यावेेळेस ते साताऱ्याचा जो आहे ना तो डॅम तो पूर्ण अा एकदम बिना पाण्याच आहे एकदम पाणीच नाही त्याच्यामध्ये इतकी परिस्थिती बिकट झाली आहे
हम्म ह तुमचं रोज ते रोज पाणी येतं का
हो नाही दिवसाड येते पाणी रोजच्या रोज नाही येत
ओके
रोजच्या रोज मागे पाणी इकडे पण्याच नाही का पाठ बंदले नाही का कॅनल असतो त्याचं पाणी येत होत ते पण बंद केलंय आता वरतीच पाणी नाही राहिलं ते खाली कसंच पाणी येते नाही का
हो
बाकी तुमचं काय चाललंय बाकी बोला ना
काही नाही आनंद त्याम बाकी काही नाही
काय तुमच तिकड पाण्यासारखं हो हो शाळा चाल झालं
अम्
मुलांची शाळा चालू झाली हो हो हो घेतलेत काय शाळेमधून दिलेत ना ड्रेस वगैरे हम ल लान मुलं मोठे मोठे मुलं सगळ्यांना
हम्म तर मला किती मुलं आहे
मला दोन आहेत
हो का मला एक मुलगा एक मुलगी आहे
हा हा तसेच म्हणजे माझं पत
हा
बोला ना अजून काय तुम तिकडे पाण्यासारखं
आमच्याकडे अ बघण्यासारखं तर भरपूर आहे नाशिकला अ पांडवलेनी परत गोदावरी नदी गोदावरी नदी म अटक कुंभमेळा वर भरणार आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी येतो इथ कुंभमेळा ते्हा पण खूप गर्दी असते तेे तेन बघण्यासारखं आहे काळाराम मंदिर आहे परत भरपूर ठिकाणं आहेतशे बघण्यासाठी नाशिकमध्ये ते
कुंभमेळाला तर गर्दी झाल्यावरती भरपूर येत होत असेल ना
हो खूप गर्दी असते कुंभमेळाला
हम्म हम् हम्
सगळे आंघोळ करण्यासाठी वगैरे सगळे त असा सगळे साधू वगैरे नागसाधू ते सगळे आलेले असतात
हम् हम हम अजून काय रामाचं काय आहे ना तिथं रामाची काहीतरी कथा वगैरे काय झालेली ना हम्
हा सीता गुंफ आहे राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासाला गेलेले होते ते वळीथ थांबले होते नाशिकला पंचवटीमध्येध्ये
ह
तर तिथं पंचवटीमध्ये मग पाठ पाच वड आहेत ना ते वड अजून पण आहेत ते पाच वड सम तथे म्हणून त्याला पंचवटी अस म्हणतात ते सीता जिथे रायचीित तिथं ते सीताच गुहे सारखं केलेलं खाली ते अजून पण आहे तिथं बघण्यासारखं सीता गुफा म्हणूनय नाव किती न ते पण बघण्यासारख
म्हणजे गर्दी होत असं ना ल वगैरे
हो गर्दी चालूच असते पर्यटकांची येण्या जाणं चालूच असतं सगळ्यांचं बघण्यासाठी भरपूर लोक.. येतात बघायला पर तपोवनात आहे तपोवनात पण हे आहे अ सीतामाता जीथ राहिली होती तिथे राम लक्ष्मण सीता
तिथे पण तिथेच कुंभमेळा भरतो त पवनात परत
म्हणजे तिथूनच वन वनवसाला ज रामश चाल होते ते्हा तिथ थांबले होते का जातात
हो हो इथे थांबलेले होते परत पांडवलेणीला ते जसं ते त्यांचा प्रवास अस चालू होता थोडे थोडे दिवस मनातून वगैरे पूर्वी इथ सगळ पण असेल ना इथे आता आपलं शहर झालंय आणि इथच रावणाच्या पहिणीचं नाक कापलं होत म्हणून या गावाला नाशिक म्हणून नाव पडले ना नाक कापल्यामुळे नाशिक ना नाशिक नाव पडलेलं आहे याचं नाशिकच
अच्छा असंय का
हा नासिक
हा हा
रावणाच्या बहिणीच
हा
रावण रावण राम लक्ष्मण सीता इथे राहत होते तेव्हा अ रावणाची बहीण मुद्दाम येत होती त्यांना त्रास द्यायला मग तिथे त्याचं नाक कापलं होतं त्याच्या मुळ नाशिक नाव पडून गेले अशी कथा आहे एक
इकडे आलेत का कधी तु पुण्याला पुण्याला आलेत कधी
नाहीत पुण्याकडे नाही म्हणजे आलेली पण असं फिरणं वगैरे काही झालेलं नाही पुण्याला काही पुन्याला
गणपती वगैरे गणपती वगैरे राजणगाव गगणपती वगैरे ते पाहिला तधी
नाही तिकड नाही येणं झालं नाही
त्या साईड ला जास्त करून.. जान असेल ना
हो
हम्म हम् ते नाही का अष्टविनायक करतात त्यावेळेस त्याच्यामध्ये राजगावचा गणपती पण असतो ना दर्शनाला येतात लोकं अष्टविनायकला
अ अष्टविनायक राहिलाय आमचा अजून करायच
ह तेच मी म्हणलं इथे ग याला पण आहे ना पुण्याला पण आहे इथे राजणगाव गणपती पण आहे. पाहण्यासारख इथं मोराची चिंचोली इथं फार मोर वगैरे जास्त तिथं नाही का?
हो काय?
हा पाहण्यासारख आहे बाकी काय म्हणतात?
बाकी काही नाही, आ ते तुळशीबाग वगैरे तिकडं काय आहे मग
आहेय ना तुळशी बाग ये तुळशी बागेत पण फिरायला याेतात ना परत उद्याने नाही का सर उद्याने त्याच्यामध्ये प्राणी संग्रहालय त्याच्यामध्ये हत्ती वाघ, सिंह, जाती जातीचे सर्प वगैरे परत कासव ससा भरपूर प्राणी पहाण्यासारखे नाही का म्हणजे जिराफ वगैरे भरपूर आहेत हा
हे तुळशी बागेच्या जवळच आहे का तिथे?
तुळशीबाग नाही अंतर आहे थोडस तुळशी बागेच आणि इकडे यायला कात्रज जवळ आहे हे उद्यान हा प्राणी संंग्रहालय -
हम्
तुमच्या तिकडे असेल ना बाग वगैरे असं काही करण्यासारखं
हा आहेत गार्डन वगैरे आहेत ना भरपूर इथं पण
हा हा हा गार्डन मध्ये गेल्यावरती कसं जरा बरं वाटतं नाही का? मुलांना खेळाला याला हा आणि वयस्कर माणसांला वयस्कर माणसांचे तर लय हाल हो सिटीमध्ये सगळं घरामध्ये घरामध्ये आणि थोडसं गार्डन मध्ये फिरांयला गेल्यानंतर बरं वाटतं त्यांना पण त्यांचे हात पाय थोडेसे नाही का मोकळे होतात. घरामध्ये घरामध्ये राहायचं एकदम
हम्म
टेन्शन बाकी बोला ना
कि ते दहा मिनिट झाले आपले आता मी करते तुम्हाला कॉल आता ह
झालंय का? हो हो हा झालेच झाले. हो